हॅलो.
हॅलो. आवाज येत नाही का हा येतोय ना येतोय येतोय.
ते मगाशी मी एक कॉल लावलेला तर माझा आवाजच जात नव्हता त्यांच्यापर्यंत. तो पर्यँत तुम्हाला येतंय का बघितल.
होय आला होय मी मेसेज पाहिला नव्हता हाय टाकलेला आता बघित ला आणि मग मी कॉल केला आमचं ते जसं वायर हे झाली होती वाटतं आम अ लाईट गेल्या होत्या आमच्या मग विचार चार्जिंगला तर काही जणांच्या लाईट होती त्यांच्यात माझा मोबाईल ठेवला होता
हा!
थोड्यांची होती थोड्यांची नव्हती लाईट असं काहीतरी हा वायरिंग काहीतरी झालं होतं प्रॉब्लेम मग म मी ते आता बघितल्यानंतर हा म म्हटलं येते की नाही म्हणून खाली एक जणांच्यात होती त्यांच्यात मोबाईल लाव ला होता चार्जिंगला. कारण आतापर्यंत आली नसती तर आता पूर्ण संपलं असतं हो! मग ते आणि कुणी कुणी सांगून हो. मग करून घेत गेलेत आता सगळे.
हं का आली का नाही लाईट?
आली की आली.
आली का?
आली म्हणूनच मग मशीनवर जरा बसलेले मशीन पण कसं मोटर आहे ना त्याला लाईट नव्हती मग सगळीच काम तटली होती हा
अच्छा, सकाळपसूनच गेल्याली का?
हा नऊ नंतर काहीतरी झालं मग सगळ्यांजण चेक कराले ना तुमची आहे का आमची आहे का म्हणून मग आमची नव्हती आणि वरती ऐका मै त्यांनीचे दोन फ्लॅट एकत्र केले त्यातल्या एका फ्लॅटमध्ये होती एकात नव्हती लिफ्टची होती मग म्हटलं असं कसं काय झालंय मग ते कळवलं कोणी हा वायर कोणाक कोणाचा काय तर प्रॉब्लेम झाला होता.
हो, काय करताय जेवलाय का?
होय जेवले आवरलं म थोडं बसलं मग लाईट आले मग मशीनवर मग आता ते झालं काम म्हणून मग तुला मी केला होता व्हॉइस कॉल म म्हटलं कामात अस णार उचलला नाही म्हण त्यानंतर
अ नाही तेच मी त्या एका मैत्रीच घेतलेला नंबर तिलाच लावलेला तर, तिझा मा तिझा मग मला येत होता. पण माझा वशिला जातच नव्हता. परत म तिला सांगितलं लावायला तर थोडा वेळ गेला आणि तुमचा कॉल आल्यानंतर आम्ही बोललो वगैरे आणि तुमचा कॉल आला आणि नंतर तिला तुमचा कट झालं तिला आवाजच नव्हता जात माझा तर म्हटलं काय माहिती का प्रॉब्लेम तर झाला तर स्विच ऑफ वगैरे केला फोन तर काय कळत नाही तिला बोली मग आता मी मुलीला सोडायला जाईल क्लासला म त्यानंतर बोलूया एक कॉल परत घेऊया म्हणजे समजेल. कारण का दोन्ही कॉल असे पूर्ण मिनिटचे पण नाही झाले नाय का बोलत होतो काय कळलंच नाही. तिचा आवाज येत होता पण माझा आवाज तिला जात नव्हता त्यामुळे कसं त्या रेकॉर्डिंग व्यवस्थित नाही होत ना म्हणून तर म्हंटलं तर ती अपडेट करणार आहे तो ऍप तर म्हटलं बघूया तुम्हाला लावून मग तुम्ही आहात ना. अवे्लेबल म्हणून लावलं मग
होय मग काय तर होय बरोबर आहे.
ते काय बोलताय म बाकी
काय नाही चालू आहे की, आज काय मग जॉबचं काय घरीच करत ना नाही जाऊन वय हा हा कोणता आहे जॉब
दोन वाजता आली ना तिला घेऊन मुलीला पण घेऊन आली दोन वाजता सुट ते मग तिची व्हॅन तिथेच येते मग तस करतय मग ती तिथे येते मग ती आल्यानंतर मी म दोन वाजेपर्यंत होतो येते ते हा
हां हां हां..
तर आता परत तिला एक्स्ट्रा क्लास लावलाय फोनिक्सचा म्हणून तर तो अल्टरनेट दिवस असतो.
हो हम् हम्म हम् ह हम..
तर मग आता काल सुट्टी होती, आज न्यायला लागेल आणि तो पण चारचा टाईम. तर बोलले तिला पण आराम करायला नाय भेटत आता माझ हे जॉब झालयं म्हणून झालं आधी करायला सांगायची मी तिला एकतास मग परत झोपल्यानंतर कसं होतं मध्येच मला उठवायला पण जीवावर येतं पूर्ण सुवस्त झोपलेली असते. हा हा.. अस मग ती दोन तास झोपल्यानंतर मग दोन तास तरी झोपतेच दुपारी दीड दोन तास असं मग उठवायलाच जीवावर येतं.. मग तिला बोली झोपू नकोस टी व्ही बघत बस जेवली वगैरे आणि मग टी व्ही बघत बसल्या मला सारखी आठवण करून जाते चल क्लासला जायचं म्हटलं थांब टाईम आहे असचं
मग किती ते किती टाइमिंग आहे?
तिचं चार ते पाचचा टायमिंग आहे थोडं जवळच आहे. थोडस पा दहा मिनिटं लागतात तरी चालत जायला. अस हा..
म शाळा असेल मग
सकाळची शाळा थोडी लांब आहे चालत चालतच जाते जाताना आणि येत येताना मग तिला व्हॅन लावले कारण की मला जमत नाही ना मग ते दोन वाजता सुटते मग मध्येच कस जाणार हा तेव्हा नाही तर आधी मग यायचो आम्ही चालत कधी रिक्षाने वैगरे वैगेरे, चालत पण पंधरा वीस मिनिटांचा च रोड आहे जास्त काय एवढ नाहीये आणि ती चालल तिला सवय आहे गेल्या वर्षी पण नर्सरीला जायची ना ती अ त्यामूळ सवय आहे तिला आता नाही ह्या वर्षी तर नाही अजिबात वगैरे घ्यायला सांगितले नाहीत तर
कस आपलं ह्याच स्कूल बॅगचं वजन पुस्तक ते आणि ओजं टिफिन असेल, का नाही?
नाही हा टिफिन देते ना मी तिला हो तिला तर दोन दोन डब्बे आतापासूनच दोन दोन डबे आहेत चार तासासाठी पण ते तर मग काहीतरी फ्रूट्स वगैरे देते किंवा सॅलेड वगैरे त्या डब्यामध्ये आणि एखाद आपल्यामध्ये, चपाती, भाजी. आणि तिचं कस होत. तर तिला चपाती भाजी हा विषय नाही आवडत भाजी नको. काय तिला बट अठराशे. टण्याच्या काचऱ्या, किंवा पनीर अस मसाल्या फ्राय करून. मग तसं द्यायला लागतं, मग एक दिवस पराठा दोन दिवस. असं दिलं की खाते, हा तेच मग त्याच्यामध्ये टाकते मग, पालकचा पराठा मेथीचा पराठा. असं करते
काय तर मुलं भाज्या, खायला बघत नाही.
तरी पण ती बोलतेच आल्यानंतर अ.
का? भाजी घातली होती
पराठ्यामध्ये भाजी घातलेली ना?
तवा तर नाही तर नाहीच ठिकाण.
अरेरेरेरे काय? काय मग ते मिक्सरला फिरवून हे. करायला पाहिजे, गिरवी होय नाही.
काय बोलताय?
मिक्सरला फिरवून ना. ग्रेव्ही करायची त्याची हां, आणि मग त्यात पीठ मळलं की तिला. अ भाजी करणार नाही कलर्.
कलर येतो, हा पराठ पालकचा तुम्ही तसच करता. फक्त मेथीच कसं ते दिसत ना किती बारीक. कट केली तरी तरी त्यात बटाटा वगैरे पण टाकतय उकडून. आणि हे पण करते, तर बिठामध्येच मिक्स करते तरी पण तिला ते समजते. मग कधी कधी आलू पराठा वगैरे दिल्यावर बर खाते हा. असं होत.
हम्म मग काय तर.
तेव
हा. आणि काय चाललंय मग.?
काय बोलता?
काय चालंय मग आणि म्हंटलं बाकी.
काय नाय आता तेच जेवली आताच मी. कॉल झाल्यानंतर दोन म्हंटल जेवून घेऊ दे, जेवलीच नव्हती तिने खाल्ली भाकरी.
हा हां भाकरी खाते बा, आहे आमचा एवढा मोठा झालाय खरं भाकरी नको म्हणतोय.
आम्हाला भाकरीच आवडतात, चपाती खूप कमी. ती ज्वारीची वगैरे भाकरी पण खाते.
मग ज्वारीचीच की हा-हा-हा बाजरीची. काय नाय ते एवढं. चांगली लागते, खरं गरम-गरम खायला लागते ती.
हा मग तेच, मग सध्याकाळी करते मी ज्वारीची भाकरी जरा. छान लागते ना, मग संध्याकाळी करते, मग तेव्हा ती खाते. नॉनव्हेज असल्या ना.. एम खाते ती भाजी, आमटी असल्यावर मग भात खाणार असं आहे तिचं. खाण्याचे खुप नखरे आहेत तिचे.
होय, अजून लहान आहे काय समजत नाही खरं. होय.
तेच ना तरी पण आता ते त्यांच्या ऑफिस मधले आलेल त्यांनी दम दिला. तर हाताने खायला लागले, नाही तर तिला भरवायलाच लागायचं. हा. मग त्या निमित्त ते आलेले ना एक दिवस तेव्हा मग त्यांनी सांगितलं. कि अम हातानी जेवली नाही तर तुझ्या बाबांना मी घरी घेऊन जाईल, मग येणार नाही बाबा घरी तुझ्या. बोलते मग तिथपासून खायला लागले, तर बोलत्या ते त्यांना थोडंच कळणार हे म्हंटलं त्यांनी कॅमेरा लावलाय, म असं काहीतरी सांगावं लागतं, मग आता लागली हाताने. आता चार वर्षाची झाली ना साडेचार वर्षाची म असं वाटतं खावं स्वतःच्या हाताने आता किती दिवस भरवणार. आता काय काही कशी पोर कशी दोन वर्षांची असल्यापासूनच तीन वर्ष तेच्या स्वतःच्या हाताने आणि त्यात सगळं खातात. असं
होय आणि सवय पण पाहिजेच की आणि शाळेत खात असेल ना मग?
हा शाळेत हाताने खाते ती, मी विचारते म्हणते नाही हात नेच खाते. नर्सरीला वगैरे होते ना तरी त्या मावशी वगैरे असत्या ते तुकडे करून द्यायाचे. छोटे-छोटे आणि मग ही खायची. आता तर बोलते, आता मावशी काहीच नाही करत आता आमच्या आमच खातो बोलते. असं, भले बरं आहे, तेवढं तरी. मग घरी खूप नाटक करायची खायला. पण आता स्वतःच्या हाताने मग बरोबर बसतो, तिघं पण आम्ही. मग भरपूर जेवते. एकटी असली का मग अजून टाइमपास बडबड जास्त आणि खाण कमी असं होत. आई असं चच झालं, आई इथं तसच झालं, तर हे बघ मी घेतलं हे. हे नको मला हे चालू असतं तीच.
खर ना.
हं.
आमच्यात ह्याला शाळा लहान असता ताना -पासूनच कणी त्यांनी भाजी, चपाती आणायची. मग शनिवारच असं मोड आलेली कड-धान्य वगैरे आणायची. फळं आणायची, असं असं कोरडा खाऊ वगैरे नाही.
हा हिचं पण ना फ्रुट्स वगैरे सगळं खाते, फ्रुट्सच पण सगळे फ्रूट्स खाणार ते असं नाही हे हा फ्रूट्स नाही मला आवडत, तो नाही, तसं नाही. फक्त नॉनव्हेज मध्ये पण सगळं खाते. फक्त फक्त कडधान्य आणि याचंच प्रॉब्लेम आहे तिचं ते खायला मागत अजिबात, किती असं लपून-छपून दिलं, कोटिंग करून दिलं तरी नाही खाणार किंवा ते कटलेट वगैरे करून दिले ना. तरी पण नाही खात, जरी व्हेजिटेबल बटाटा वगैरे सगळं असं मिक्स करुन कटलेट केल तरी पण नाही, तिला ते भाज्या मला नाही आवडत दोन ते, किती सगितलं, तर तिचं तेच होतं.
काय करायचं.
नाही तर बोली मोठी झाल्यावर थोडी अजून सवय लागल्यावर बरोबर खाईल पाहिले, दुसऱ्याला ते, हा तेव्हा खात जाईल म. थोड, कारण का मुगाची वगैरे, मी भाजी दिलेली तिला पण नाही. निस्ती भात घेऊन आली ती, भाजीला असं टच केल थोडं -थोडं वरच्यावर हे केलेलं आणि आल्यापासून ती मी नाही खाल्ली, भाजी मी ते भाकरीच खाऊन आले. अस होत. तर ते पण किती, आता दम देतात, ओरडतात, पण नाय.
व्हय, खायला पाहिजे हो मुलांनी. न काय तर, हम्म. मिस्टरांचं टायमिंग कसं आहे मग?
मग, बाकी आता टेलरिंगजे साडी वगैरे करताय का? फॉल
साडे पिकोफॉल करते की, हो ते पण करते. पिटतील ते शिवत होतो आधी सगळं, ते सगळं बंद केले. ना आता सगळं बंद के केलंय. पिको फॉल तेवढं, आपलं तेही घेतलं होत. आपले, आपले तरी होतील, म्हणून मग आता इथ देतात सगळे बिल्डिंग मध्ये म्हणून करायचं. हा. होय, मग काय तर मशीन पण चालू राहते ना.
हो. ना.
नाही, तर आपलं काय सारखं नसतं.
हो, तेच अस.
त्यामुळं फिटिंगला वगैरे, नवे कपडे, बाही लावायचे असली तर, काय फिटिंग करायचं असेल, तर ते पण होय होय किर कोळ बरं पडते, एकसारखं काय घेतलं की जबाबदारी होते ना मग ती त्यामुळं तस सलग चालू नाही ठेवत नाही, हो अडकून पडल्यासारखं, हा मग कुठेतरी जायचं असतंय होय, मग आता अक्कलकोडचं ठरवलं आहे. मैत्रिणींनी, शनिवारी पुढच्या गुरुवारी. असं, असं कुठेतरी जायचं झालं, की अवघड होते ना मग आता अक्कलकोटला जावू म्हणा लागलेत मैत्रिणी, आमचा ग्रुप मधलं मैत्री आमच्या आतल्यात आहेत ना कॉम्प्लेक्स वेगळे वेगळे मग अशा सगळ्यांचा मिळून, आमचा एक विीसीचा ग्रुप आहे. मग आम्ही मिळून जातोय सारखं कुठं तरी, मग आता आता मध्ये, आता जाऊन आलो महिना दोन महिने झाल ह्याला कोकणात, आता अक्कलकोटला जाऊया.